हॅलो हा आवाज खरखरी यायला नको बघ.
हा हा हा बोला. काय नाही बघा निवांत च तुमच्या कडेच आवरलं.
चाललय चाललं आईने सांगितलेलं तशा घाऱ्या केलं त्या छान झाल्या.
झालता काय छान हा हा आग आईणी ते हे केल्यात बिस्किट केल्यात छान झाल्यात आव लय.
घवा ची,
हा गव्हाच्या पिठाचेच केल्यात.
मग कशा र,
अ हे साधा आपल्या कडइत स्टँड ठेऊनच की केल्यात
हो झालंय छान.
होय छान झाल्यात आणि खुशखुशीत झाल्यात बघा.
काय ख घातली.
मी पण नव्हते ओ मी शाळेत गेलते आल्यावर बघितले
होय, हम्म हम्! गार्या पण छान झालत्या माझा हम्!
पा म्हणजे ह्याज ताळा्याच्या. का भोपळ्याच्या भोपळ्याच्या केलता होय.
हा आमच्या आईन सांगितलेली रेसिपी.
होय काय हा सांगा कि हो.
हम्म! अ भोपळा पाव किलो आणला एक फोडच आणलेली. पाव किलो खीसला मी परत हम्म आणि त्यात. ते आधी शिजवून घेतला म्हणजे असं कुकरला घेतल्यावर त्यात बरोबर एक वाटी गुळ घातला.
हा.
आणि त्याच एका वाटीन कनाय एक आढीच हा हॅलो.
हा बोला की तुमचा आवाज कट व्हायलाय मधन मधन.
होय का.
हा
कट झाला तरी फोन ठेवू नको.
नाय नाय नाही.
नाय नाय थोड्या वेळानं सुरू होतय ग आवाज एक एकदा.
हा चालेल.
कण अस हा आणि. थोड्या वेळने अ नी त्याच एका एका वाटीच गुळ घेतला आणि तेच त्याच वाटीनें अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं.
हा.
आणि अर्धा कप ह्याचं पीठ घेतलं तांदळाच पीठ.
हा.
म्हणजे जे एकूण तीन कप झालं ते. हम्. आणि शिजवून घेतल्यावर ते का आपण भोपळ्याच गर काढला. साल काढली बाजूला आणि त्यात गरम असतानाच त्यात तो गुळ घातला बारीक केलेला.
मग शिजायला ठेव कशात शिजवून घेतलात. ते म्हणजे पातेल्यात का कुकर मग त्यात पाणी घातलेला.
जरास घातलेलं की पाणी,
होय म ते. हा हा शिजताना मग त्याला आणि पाणी सुटलं काय जास्त.
सुटतय पण ते चालते त्याच पीटात आपण हा पीठ कालवतोय त्यामुळे चालतय ते थोडं तस.
चालतंय काय हा, हा.
डायरेक्ट कुकरला अर्धा वाटी पाणी घातलं आणि त्या त्या दोन फोडी ठेवल्या. असं केलं, आणि शिजवला. हा शिजून काढलं आणि गरम-गरम असतानाच ते काढलं स्मॅश केला. हो जे.
हां.
गुळ आणि. ते ढोकळा ह, हा घर. आणि त्यात वेलचीपूड, खसखस, सुंटपूड आणि
आणि बडीशेप घातला काय?
तीळ-तीळ घातलं बडीशीप नाहीत घाललं.
नाहीत काय? हम्म ह. पण बडीशी पण खूप छान लागतेय बघा जरा.
हो काय माहीत नाही ते मग ते घातलं आणि. आणि ते तांदळाचं पीठ घातलं, अर्धी वाटी. हम्म ते सगळं अस सगळं हे काल. ठेवलं त्यामुळे पाणी सुटलं पाणी. गुळाचं पाणी, हा. ते थोडा वेळ एक, पाच मिनटं झाकून ठेवलं नंतर मग हे गवलपीठ घेतलं. म सारखा गोळा केला ह. ते कालवलं तेवढं बसलं. तांदळाची अर्धी वाटी.
हॅलो, घातला काय हा, हा.
अर्धी वाटी घातलं की.
हा, घातलं काय हा, हा.
हम्म, आणि हे सगळं मिक्स केलं गोळा केला. आणि. तेल जरास तेलाचा हात लावला त्या पिठाला कारण आपण आता. पिठावर बा हे नाही लाटायचे ना. तेलावरच लाटल्या मग लाटल्या म्हणजे कस. पापड मशीन त्याला प्लास्ट ला हा प्स्ट टिक लावलं.
हा. असं केला काय हा हा प्रेस करून होतय ते पुऱ्याच यंत्र असते तेच ना. हॅलो! हॅलो!
मशीन मध्ये.
हा हा.
हा आणि लग आणि खुसखुशीत पण झाल. हम्म.
छान हो हो येऊया-येऊया, बाकीच आवरलं सगळं? हॅलो! हॅलो!
आता जेवणाचं हा
होय, मग आज काय मेनू? हा आज काय मेनू म्हटलं मग? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! चाललय की आवाजच यी ना झालाय पल्लवी ताई घाऱ्या केलेलासा हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो, येते ऐकू?
हा येतय येतय आता.
हा हा. हा काय म आज तुमचा काय हाय स्पेशल मेनू?
आज आमचा स्पेशल मेन्यू धपाटा आणि उसळं आहे बघा
छान छान.
आज म्हटलं धपाटे करुया. नाही नाही भाजूनच की थापून करायचे जरा तेल लावायच हा. त्यांना पण जास्त तेलकट आवडत नाही ना. त्यामुळं आमच्यात भाजूनच बरं वाटतय. तेलकट खायला जास्त कोण बघत नाही.
म भाजणीचे करताय का? सगळे मिळून करताय म्हणजे पिठ मिक्
नाही घरामध्ये पीठं असतील उपलब्ध तेच की घघि ऊन करतोय.
हा पीठ ते सगळे असलेले मिक्स करून. आम्ही दळून आणतोय इ
मग काय काय तुम्ही काय काय घालताय?
आम्ही दळून आणतोय सगं
म्हणजे कोणती कोणती मग पीठं घालताय तुम्ही? दळायला काय काय नेताय? हॅलो. हॅलो.
आम्ही ज्वारी
हा. आणि काय घेताय ज्वारी, ज्वारी, गहू जास्त तुम्ही ज्वारी घालताय?
ज्वारी
हा.
हॅलो.
हा हा ब सांगा की सांगा आणि काय घालताय? हा बोला बोला.
ज्वारी, गहू, तांदूळ आणि आपले हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ.
डाळ घालताय.
होय.
हा हा हा दळून आणायला बरोबर आहे हा ह मध्ये घ हिरवी मिरची घालताय काय तीखट घालताय काय करताय?
हिरवी मिरची घालतोय आम्ही.
होय तिखट नाही काय घालत? त्रास होतोय कि हो.
नाही जिरं घालायचं. भाजून घ्यायच्या मिरच्या मग नाही होत त्रास. कच्चा
हा हा.
ते हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या. अ लसूण घालायच थोडस साखर घालायचं. आणि मीठ घालायच हा मीठ घालायचं आणि मग मिक्सर ला फिरायच.
हो आसट.
साखर घातली की मिर्ची
अस का हा हा हे काही माहत नव्हतं आता करून बघेल मी पण.
हा मिरची बाधत नाही का?
हा हा.
आज घालून बघा कि त्या हिरव्या मिर
हा तेच की करते की आज करून बघते तसंच. अन तुम्हाला फोन करून सांगते नक्की.
तिकट असलेल्या बघायच्या. खरं मिरच्या आणि भाजायच्या त्या चांगल्या आपण खरड्याला कशा भाजतो बाधत नाही.
बर बर चालेल चालेल करून बघते मी त्या पद्धतीने.
हा हा तुम्ही फोन फोन कर काला सर तर करा पाहिजेच आणि हां.
हां हां चालेल. चालल करते करते हा हा हं ठेव.